हॅलो हा बोल कि
काय करायला लागलीस
बसलोय बग तू काय कराल्यास
ब्लाऊज शिवायचं चालय
हा हा मी पण आता गेलतो तिकड काल इचलकरंजीला, तिकड न आलो आता येऊन बसवलोय बघ घरात घराघरात म काल बारक लागलेलं आठवण काढय रात्री म आता येऊन जाऊन म्हणलं भेटून तरी येउया म्हणून गेलतो बोलवा लागलेला. आ महिना झाला सुट्टीला गावाकड होय. आलेलच नव्ह त्या दिवशी तिकड तेच म्हणा लागलेलंत जाऊन आलो म्हणून म्हणल ब
मला दुकानात बघितल्यावर कोरोची ची आठवण आली.
वय सांगा लागलेलत मी फोन केलो साडेनऊ वाजता अजून कुठे यायला नाहीत म्हणून म्हटल्यावर म्हणून फोन केल तर मला म्हटलं आ आताच दारात आलोय मामांच्या अजून यायला मला वेळा आता निघ आलोय म्हणलं मग म्हटलं काय कराला गेलसा तर अंजुला बघितलो दुकानात म्हणून म्हणलं तरिया हाय असलं म्हणून आलो म्हणलं. मग म्हणलं बर झालं जावं थांबा मग मी काय परत फोन केलो नाही ग आलंत तरी पण पावणे बारा वाजले की इथं यायला त्यांना
च दहा वाजले बाहेर पडाय ला
मं म्हणा लागलेलत बोललं बसलेल हम्म
ब्लाऊज द्याच होत अर्जंट शिवून नेल हितन- म तेला ह फिट- टेंग ओव्हरलॉक हातशिलाई तेन तिथं घरात करत बसले - मला पण तिथं झाला वेळच- माझ आवरलं, देऊन आलो कस्टमरच -कडच्या सुद्धा तिथल्या घराजवळच-
हा -म आलीस व्हय-
पण बाहेर पडली. रेयाला म्हणालते चल- नाही म्हणले. म गेलत आणि मी म्हणलं- चल म्हणालतं तर गेली का नाहीस? हम्म -पाडतील मला गाडीवर नेऊन - कुठतरी, म्हणजे? टू व्हीलर वरण नाही. फोर व्हीलर मधन नेत्यात. आ? बसून आयत निवांत जातोय फोर व्हीलर मधन काय पडत नाही आप - पण ते - टू व्हीलर वरून पाडत - नाही एवढी मोठी घेऊन आल्यात बुलेट.
आणि त्यात फास्ट मारतात ग- त्यामुळे भीती वाढत्या ते बघितल्या कणी हा- त्यामुळे भीतीया अवघड आहे बाई पोरगीच. कशाला म्हणा? फोर व्हीलर मधनं पाडत नाहीत - टू व्हीलर वरनं पाडत्यात होय ना -
फोर व्हीलर मध्ये सेफ असतोय ग दार लावून, ते तिच्या डोक्याताय-
एवढं- भारी आहे बघ डोकं तुझं -
तुला भरोसा नाही तिला.
अवघड हाय पोरगीच, काय खर नाही.
सांगता येत नाही तर काय तेच म्हणलं आणि मी पण आता झालं सुट्टी आणायच होत बारक्याला पण मग म्हणलं गोल्याला तर म्हणलं राहू दे आणि म्हणलं नाही म ते हर्षदा ला कामाचं थांबाय लागतय घरात नक्ती कामाची थांबून काय करत्या ती बारक आणिन तिला घेऊन जाऊ काय करणार मग दोनी म ती चिडचिड करत्या ग म घरात इथं आली की तिला थांबलं की म्हणत्या माझगावात एक तर तिथ खाली थबायला बघत नई हिथ थांबाय लागली तर ते म्हणत्या काय मागल ते सांगता येत नाही मला रोज उठून बरोबर बरं वाटत नाही म्हणत्या तुमच्या घरात म्हणताना मग ती थांबतच नाही मग म्हणलं राहू दे तिकड म्हणलं म आता आणि मी परवाशला जाणारच आहे मग ते लागलेलं काल माहितीला पलीकडे सांगत बसलेलं आमच्या आतू येणारय आमचा मामा येणार आहेदी ी येणारय दादा येणार राय रात्री झोपलेलो पण आम्ही हंतरुून घालून नऊ सव्वा नऊ वाजलेलं आणि मममीचा फोन आलेला नऊ वाजता ते बोलताना व्हिडिओ कॉल वर विचार मामा कुटायत म्हणल हायत न्हवं म येणार नाही मामान कपडे चढवलेच लगेच लगेच बाहेर पडलं मग म्हटलं थांबा मी पण येतो मला पण जाऊन किती दिवस झाल जाऊन याय नाही म म्हणल चला मी पण येतो बघूया म्हटलं भेटून आता परवाशीला जाणार की जरा पोरांचे पण कपडे घ्याय पाहिजे आता जा सुट्टी प संपली की नंतर जरा कपडे घ्यायचे आणि मग जायचं हा
शाळा कधी चालूय
तेज एन एम एम एस च तासायत त्यामुळ मुळ त्याच नाही गावत त्याला वेळ हे होणार का त्याला एक तारखेपासून तास चालू होणार हायत होय होय नाही नाही मी पण थांबणाराय आता दोन तीन वर्ष ह्याची दहावी होईपर्यंत थांबायलाच पाहिजे ग त्यो कधी कुठं जायला सांगता येत नाही ती भ भीती वाटते आपण लहान असल की ठीक आहे ग पोर कुठे जात नाहीत म आता कसं नदी बदीला आंघोळीला जात्यात भीती वाटते त्याच्यामुळ पोहायला येते त्यामुळ साहेब आता रोज जात्यात नाई म्हणता ना मा तर काय ऐकत नाही अग म म्हणताना म्हणलं त्याच्यावर आपला पण आपले पोरं सांभाळलेले बर कुठं रिस्क घेततीस कुठल्या गोष्टीची म्हणून म्हणलं मामा मामी काय करायलात
भरत होत साडेपाच पर्यंत
का कामाचं काही नसल हा हा काय न्हव बय ना तर काय आवाज कसला यालाय ग फॅन लावल्यास वय तेच तुझ्या आवाजापेक्षा त्या फॅनचा आवाज याय लागलाय खाड खाड खाड खाड होय तर काय तेच म्हटलं काय करायलास बघुया म्हटलं झालीच ब्लाउज शिवुन काय हा हा अगं बाई बाई आवाज बघ - काय झालं ग हा हा हा. हा हा तेच म्हणलं सकाळच ऊन आता म मगाशी, आल्यानंतर ऊन असल आता गेलं की ऊन सगळं
तोंडावर सगळं
हा हां तेच
कुठपर्यंत असतय.
हा मग झालं आता ऊन गेल होय. आणि बरोबर तोंडाव पडलं की नको वाटतंय ग! तेच आमचं पण काल आम्ही बा कामावर गेलो आणि बरोबर बारा वाजल नी उन्हाच एवढं ताप व्हायला लागला. एकतर काय काय सुचना मी नी हर्षदा जरा पो हेला घेऊन अथर्वला घेऊन अस बसलो तरी, सावलीला हेनी उन्हात. तिघ पूर्ण मग शेवटी बाराला म्हणलत नाही मी म्हणल, थांबणार तासभर काय व्हईना मी उन्हातन बसणारच, नाही मला हिथ वाऱ्याची झुळक सुद्धा इना झाल्या म्हणलत म्हणल्यावरती मग जाऊन बसलत बसलत तिनी मोबाईल बघत आणि आम्ही बस बसलेल्या जागेला झोपलो. आ बसलेत. ती पण दोघं जण मोबाईल नाही त्यांच्याबशी ती झोपलीत. मी पण काय करायचं म्हणून मोबाईल घेतलेला ही झोपल्यावर हेंच्या बरोबर मी पण झोपलो मला पण जाग याय नाही. एक वाजला तरी मला पण जाग याय नाही आणि आम्ही झोपलोय म्हणून हेनी पण काय बोललं नाहीत? काम काय लई नव्ह त ग दुपारपर्यंतच व्हत. म्हणताना म्हणलं पडूत तिकडं म्हणलं आणि झोपलो ते एक वाजता जा दोन वाजता जाग आली दोन वाजता पावणे दोन वाजता उठलो, जेवलो, अर्धा तास बसलाव मग कारण, ऊन काय संपना की म तीन सवा तीन वाजता चालू केल, परत आणि तीनला चालू केलेलं झालं सा सव्वा साला म ते संपवून घरला आलो.
काल गुरुवार म्हणून काय केलो नाही बाई. खीर बीर काल गुरुवार म्हणून खीर बिर्याणी तेन काय केलो नाही. तोपर्यंत पिंकी दिदीच्या पोरांचा फोन आलत. त्यांना ते शिर खुर्मा पाहिजे होता. म्हणलो आता तुम्ही आलासा. न कि मगच करू. त्यांचा आज वाढदिवस उद्या, उद्या नाही तर परवा येतील.
मी पण तुला फोन करणार होतो. मी जाणार परवाशिला परवाशिलाच की ह मी तुला फोन करून सांगणार होतो.
होतय एकदमच.
हा. मी गेले वेळी पण रियाला सांगितलेलो ग मुद्राला वाढदिवस झाल्या घालवाय आलतो नाही. वाढदि वसाच्या वेळी रियाला म्हणलो ईद हाय नव्ह. म्हणजे आमची ईद हाय म्हंटली नाही म्हणलो मम्मीला सांग ह शिरकुर्मा पाहिजेय मला म्हणून. ह ह आणि तर आणि दुसरं काही नाही घरात करतोय खर, तर टेस्टी तसं व्हीत नाही ग ते तुमच्या पद्धती तू करत्यासा तसा त्यामुळ बोंब व्हतिया.
पण दुसऱ्यांनी दिलेला खायाचं. आता स्वतः करतोय तर मला खाऊच वाटत नाही. मागच्या वेळेस आले तर चि केलो खीर नाही तर अजिबात खाऊ पिऊ वाट ना झालत.
म मी पण तेच मग तुला काल फोन करणार होतो आणि म्हटल ही ती
चूना आमच्या पाठवून दिल्या. एका अर्धाबर होईल. कुकरच भांड भरल्याल हाय.
मग.
काळी वाटीवर तेवढी खाल्ल नाही तर सगळ तसच पडलंय.
मी येणार होतो की आज तुझ्याकड. हह मी आलो असतो तर संपल असत की नहीं. मी
चार-चार पाच- पाच दिवस ते ठेवून बसायला लागत.
मी नाही मी आनिशला बघायला येणार होतो. म्हणलं तेचनी म्हणलो पण सकाळी आणि हयांनी झोपलत की ग आणि ह्यांनी साडेतीन वाजलं तरी उठायला तयार नाही आणि साडेतीन वाजता उठल्यात नाही तर ती मुंबई पुलीस झाली. त्याची ही आहे मग आमची गाडी पाहिजे होती. ती मिरवणूक आहे. मग त्यामुळ भरती झाल्या परवा. मग त्याला गाडी पाहिजे म्हणून ते घेऊन गेलत गाडी. आता मग सहा वाजता ती तेंची साहाच्या पुढे मिरवणूक होती. दुप कायतरी करू द्या तिकड आता. आता धुवून दिले पिल्ल पोरग्याना.
तुम्ही धरून बसा
पोरग्यान पिल्ल्याने धुवून दिली आता सोड
परत आले की धुव नेते काय बघा नाहीतर फ आण तुम्ही धुवत बसा नेहता ना तुम्ही धुवा आणली की तुम्ही धुवा तेवढच का ना
नाही काय करणार म
व्हायच्या तुमच तु
धून व्हायचं पर्याय नाही आता काय करणार चालतय आवरल काय बर बर थांब लावतो हा मम्मीचा फोन यायला लागलाय हॅलो हा ठेवू काय हा